चार
नमस्कार मग काय हालचाल.
चालू हार की काही नाही बस स्वतः बसल होतं नेमकं पाऊस पडला आमच्या इकडं.
हो का इकड बी हलका हलका पडून गेलाय.
हो का बाकी काय तुमच्या इकडे चालू आहेल. ह्
काहीच नाही हे. पेरणी वगैरे झालेली आहे. पावसाची वाट बघत बसलो. वातावरण आहेह तसं थोडं हलकं हलकं. हलका पाऊस पडून हलका हलका पाऊस पडून गेलेला आहे. हम्म. तुमच्या इकडं कसं वातावरण? हॅलो. हॅलो. हॅलो